हॅलो, हां काय करत आहेत मॅडम झालं का जेवण?
आता घरी आता स्वयंपाक पाणी आवरला. आता मुलांना मिस्टरांना सर्वांना जेवायला वाढायचं. टायमिंग झाले आता साडे आठ नंतर
अच्छा,
तुम्ही जेवण बनवलं काय?
हा माझं चालू आहे. प्रोसेसिंग मध्ये आहे अर्ध झालंय अर्ध बाकी हे
हे होय.
सगळं चाललं आहे इकडे मुलाचा अभ्यास चालला आहे. तिकडे स्वयंपाक चाललाय आहे आणि ही इकडे तुमच्याशी बोलती ह.
तीन कामात चालू एका हच्यात.
हा मग काय हाफल र होतचच आहे ते.
होय मग आज शाळेतून आला.
हो आले आता काय स्वयंपाक वगैरे जेवायचं मग झोपायचं. शनिवार थोडासा रॅक्स असतो.
रिलॅक्स म्हणजे कारण रविवारी उठायचे हे नसते ना. त्याव्हा शनिवार रे
हा जोपर्यंत बिझी नाही तोपर्यंत मग काय आपलं.
मग ते तरी पण लवकर ना रोज कसं पाातला उठायला लागतं असग गा आवरायच पटपट. सगळं हे करायचं त्यामु गडबड होते ना तसा रविवारी नाही निवण तोटा निवध असताात चहा पाणी घेतलं मुलां त्याला पण तुमच्या आरवलापसून अस ते ज पण मला उप हे केलं तर चालते ना.
हो तेच ना हम् बरं ऐका ना. अ मला ते ना बेसन पिठचे लाडू तुम्ही? कश तयार करतात एकदा सांगता का म्हणजे मला रेसिपी हवी होती त्याची
हा ह सांगते ना ते मी आधी आपली डाळ हरभरा डाळ असते ना ती ब हे करते भाजून घ्यायची म्हणजे होईर् झाल्यानंत दळून आणतोय मी आपल्या गिरणी मधून दळून आणल्यानंतर मग तेी पीठ आधी जरासं कोरडं भाजायचं लालसर होईपर्यंत
हा म्हणजे ते भाजणीचं पीठ आपण भाजतो तसं.
हा त्या टाइम भाजायचं मग त्यानंतर तर नंतर आणि तुपात भाजायचं ते तूप किंवा डालडा कोणाला डाडा आवडतो कोणाला? तूपावरते नाही नाही दाान हवी. डाळ आधी भाजून घ्यायची जरा अशी लालसरू होईपर्यंत मग त्याचं दळण वून आणायचं गिरणीवरून ते दळण दळल्यानंतर ते पीठ येतय ना ते थोडस लालसर होईपर्यंत आधी भाजायचं कोरड आणि नंतर मग तुपात भाजायचं किंवा ह्याच्या्यात डालड्यात कोण डालड्यात करतय कोण तुपात करतय लाडू. आणि मग ते भाजल्यानंतर म ते भाजून घ्यायचं आणि मध्ये खाली उतरायचं हे मिश्रण ते खाली उतरायचं त्यात. पिट्टी साखर आपलं वेलची पावडर टाक. कायची आणि ते गार झाल्यानंतर मग त्याचे लाडू ढायचे. असं तर असं तरतोय नाही.
अच्छ. आणि नंतर म्हणजे त्याला हा म्हणजे त्याला पाकामध्ये ती डाळ हे करायची तुपात आणि नंतर त्याला पाकामध्ये टाकायचं.
पाक नाही करायचा.
मग.
ड आपली डाळ असते ना. हरभरा डाळ चना डाळ तुम्हाला माहितच असेल मग ती डाळ लाव. तर भाजायची डाळ लाल तर भाजली स ती दळायची. गिरणीवर दळी तिचं पीठ तयार होतं ना ते हे करायचं. भाजायचचा आली जरा असं कोरडं भाजलं. नंतर तुपात तूप कडवत ठेवायच किंवा डालड ते कडलं ना त्यात परत पीठ भाजायच हो ते आणि मग ते पीठ भाजलं की नाही वा मस्त खमंग वासायच हो. पठा वा म्हणजे पीठलं की आणि मग ते पीठ खाली उतरायचं आणि पिट्टी साखर करून घ्यायची पिट्ट साखर मिक्सर लावून ती बारीक करून घ्यायची आणि त्यात मध्ये पठ खाली उतरून घ्यायच त्यातन वरण सा पिट्टी साखर आणि वेलची पावडर टा काय ते मिश्रण एकत्र एक जीव करायचं आणि त्याचे लाडू वळायचे
पण त्याचे वळले जातात का म्हणजे हा तूप राहतं तर ते एकत्र लवकर होतात ना ह ह हा कळ आला वाला
आवड मला दुसरं म्हणजे जास्त काय आवडत नाही पण बेसनचे लाडू म्हैसूर पाक असे पदार्थ खायला आवडतात जास्त
म्हैसूर पाक पण घरी बनवतात तुम्ही
बनवता म्हणजे बनवायचा प्रयत्नत आहे अजून काय बनवाय नाही मैत्रिणी सांगितलेय माझ्या तिनं सांगितली असे अशी रेसिपी करून बघ आणि घरच्या घरी बाहेारी होत्या म्हणजे हॉटेल टाईपच होत्या करून बघ एक दिवस थोडीशी डाान आणि त्याची करून बघ विकत आणण्यापेक्षा घरात करून बघ म्हणजे करशील तुला आवडते अस तर सारखं करून खाील मगशी माहि माझी म्हणते मग आता तेी करायचे हच्यात हाय बघू मग
न माझ्या एका मैत्रीणीला पण आवडतो त्याची रेसिपी कशी आहे बरं मग
त्याची रेसिपी तिनं काय माझ्या ते लक्षात आलं नाही पण तिनं परवा सांगलेलं ती कसं ते हे करायचं तेच पण पीठच हे करायचं वाटत आणि ते असं काय म्हणजे लक्षात येई ना तिने असं माहि ह्या जवानीच येते लाडवावाणी पण ते मोठ मोठं असतं ना बर्फी तकात करायची आणि आपण लाडू ह्याच्यात पिट्टी साखर घलून ह करायचं पण ते पाकात करायचं बहुतेक
हा ते पाकात करायचं असतं ते माहिती फक्त त्याला जाडी कशी येते ते आपल्याला माहित पडायला पाहिजे
ती मला फरव मी मती म्हणजू त मी करून बघितलं आणि मस्त झालत हॉटेल टाईप तसं तू एकदा करून बघ मी मुलं तू आधिक जेवे करशील ना परजय ते मला दाखव तसं बघते मी आणि करते म्हणलं हम् मग तुम्ही या तुमची कुठली नवीन रेसिपी आज
पचे असतात ना त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होत क खूक मोळायला लागते आमच्याकडे बैसनपीठचे लाडू आमच्याकडे वेगळे असतात बघा मी तुम्हाला सांगते हो हो मग ते आमच्याकडे सांग हो चना डाळाचेच म्हणजे तेच बेसनपीठ चना डाळ एकच असतं ना त्याला आमच्याकडे बेसनपीठ म्हणतात मग ते चना डाळा असते ना ती आपलं पीठ सारखं पीठ भाजून आणायचं आपण फक्त तर डाळीचंच पीठ तसं तयार करतो तसं डायरीे आणि मग ते कच्चच पीठ असते की नाही मग ते मीठ वगैरे थोडंसं मीठ टाकून आणि हळद वगैरे टाकून त्याला मस्त असं आप आपली चपातीची कणिक दिसतो तसं भिजयचं आणि मग चपातीचे कणिक भिजल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या छोट्या छोट्या ्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटायच्या आणि जाळसर लाटायच्या जास्त बारीक पण नाही म्हणजे ते मधून थोडस मऊ मऊ राहिला पाहिजे अशा पण थोड्याशा छान अशा लालसर मस्त त्याला फ्राय करायच्या म्हणजे तळाायच्या तेलामध्ये आणि मग त्या पाऱ्या बाहेर काढल्यानंतर पुऱ्या बनतात न त्या छान छान अशा थोड्याशा कडक बनतात मधून मऊसं पण असं शिजलेलं पूर्ण तोडलेल असो आणि मग त्याला तोडायच्या त्याच्या छोटे छोटे पिसेस बनवायचे हाताण्याच वगैरे तोडायचं आणि त्याला मिक्सरला लावायचं मग त्याची बारीक असा भुगा तयार होतो मस्त आणि मग तयार झाला की बुंदी सारखे सेम लागतात म्हणून ते अशा पद्धतीने जर केले तर बुंदी पण आपण बघा तडतो आणि मग त्याचे लाडू तयार करतो तसंच हे पण
कळीच्या लाडापेक्षा बुंदीचे बुंदी असते ती छान लागते हे तसं तुमचं तसच लागत असणार हे छान
हो मग तसच लागतं सेम फक्त ना फुंदीचे लाडू दिसायला वेगळे असतात आणि हे वेगळे लागायला तर सेमस लागतात
हा ह चव येत असणार चांगलं हा हम हम
तयार झालेला असतो ना त्याला टेस्ट नसते ना ते फक्त व्यसनपीठाच असतं त्याला गोडवा नसतो ह मग ते भोगात तयार झाला की तो एका मोठ्या पोरतमध्ये टाकायचा आणि वर तो नेक पाक बनून तो पाक त्याच्यात टाकायचा
हा हा
ह एक वाटी बघ्याला आपली अर्धी वाटी साखर किंवा पाव वाटी असं आपल्या प्रमाणानुसार आपल्याला जसं गोड पाहिले तचं टाकायचं
हा हा
पण आम्ही थोडंसं असं अगदी वाटे तरी टाकतो कारण आमच्याकडे थोडसे गोळच अर तट म्हणून आणि म्र ते वेलची पूळ किंवा वेलाईची आख्खी किंवा ड्राय फ्रूट्स वगैरे मनुके आणि विशेष म्हणजे नारळ जो असतो किसलेला आपला खोबरं ते खोबरं टाकायचं त्याच्यामध्ये खोबऱ्याची टेस्ट पण खूप सुंदर येते आणि मग लाडू वडायला घ्यायचे थोडसं थंड होऊ द्यायचं पाक वगैरे त्याच्यात एकत्र गेला कि ते अजून फुलते ना ते पीठ
हा
मग नंतर ते कोरडं पण होतं थोड्या वे कोरडं्हायला लागत थ झा लाडूला घयछ म सारखे लाडू बनतात ते आमच्याकडे तर असंच बनवतात हो
मग बारे मस्त आहे रेसिपी करून बघया तु छान वा आई भारी वाटली तुमची काल पासून सांगताय ती काल काल सँडविच सांगत होता आणि कुठलं ग्रीन चटणी आणि काय सांगितलं आणि कुठलं तरी सांगितलं सूप सांगितलं शे उघ्याच सूप हा वेगवेगळ तीन चार पदार्थ सांगितलं हा मग तेच मी करून बघ ज कोणी जरी खाल्ल नाही पण स्वतः पणत कारण दर आठवड्याला शेंगा आप मी घेऊनच येतोय बाजारातून
अरे वाम तर किती छान आहे मी तुम्हाला तर विकताना बी लागतात
तर ताज्या त्याच्या्या शेंगा म तर ना दर आठवड्याला आपल्या बाजार असतो ते मग ते हे करतो घेऊन येतो आणि करून बघतो तो सँडविचचा काय जमणार नाही आमच्या इथे चिजतेन मिळत नाही ना त्यामु शेवग्या सूप क्रीन चटणी कोथिंबीर असतेच आपली
आणि ते शेवगाच्या शेंगा ज्या आहेत ना त्याच्या जाडसर असतात ना त्याच सुपता अजून छान लागते म्हणजे कसं आपण बारीक शेंगा ज्या असतात मीडियम चांगल्या वाल्या त्या त्याची भाजी करून टाकायची आणि म अडसळ वगैरे ज्या उरलेल्या असतात बॉशा त्याचं सुख करायचं कां ते शिजवूनच करायचंय ना आपल्याला हा मग मी पण अा झाडसर बघून आणते गावातून सूप करायचं असलं तर
हा आणि आता कसं ते पावसाळ असल्यामुळे शेंका जरा जाडसरच काहायेत हे करायचं आणायं आणि करायच्या एक दोन शेंगस तेवढंच आपल्या थोडंसं करून बघत पाय बघायचं
ते हपता तून एकदा प्यायला पाहिजे अं म्हणजेे मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे असतात ना, ते सुप ते कंटिन्युअस पितात त्याच्यामध्ये ना कॅल्शियम वगैरे भरपूर असतं. लहान मुलांना छान असतं ते, माझा मुलगा पित नाही ओ मी एवढं बनवत तरी तुमची मुलं
त नेमकं काय खात म्हणायचं, हे खात नाहीं ते खात नाहीं.
पावभाजी
आज मोठा बेत आहे की मग, आम्ही येऊ काय खायला?
या ना नक्की या अर्ध झालेलय मी म्हणलं ना सगळं शिजवून झालेय आता फक्त फोडणी द्यायची राहिलीय.
हा हा म भारी य बाप्पा मला पावभाजी पणं असं आमी बाहेर गेलो ना असं, कधीतरी फिरायला मित्रांसोबत किंवा मम्मीच्या घरी चालो ना मग हॉट्टेल असतात की आप तिथं त्यांना म्हण ते मला पावभाजी किंवा ए इडली हे ढोसा पेपर डोसा द्या मला आवडतय ते त्यांनी म्हणते तुला दुसरं मिसळ ते डोसा आणि ते पावभाजी शिवाय दुसरं तुला काय खायलाच जमत नाही, चायनीज बियनिज असं काही खातच नाही तू असं म्हणतं
हां नाहीं नुस्तं पावभाजीच नाही हो त्याच्यावर त्यांनी अजून डिमांड केली चीज पावभाजी वर चीज पण आणायचं. आसंय आमच्याकडे. ह मग चीज स्प्रेड करायचं फक्त वरतून अस किसायचं ते चीज वरतून आणि मग झाली चीज पावभाजी चीज आपण असं कोरडच खात तो ना त्याला शिजवायची गरज नसते, ते फक्त किसायचं असतं नारळासारखं. हम्म चला ठीक आहे तुम्ही तिकडून कॉल करा मला हम्म.
हम्म चालतेय.
हो.